ह. हॅलो.
हॅलो.
हा धनवती
काय?
काय ग बाई काय करतेय तू
लोन तर टाकते.
आं.
लोणच टाकते.
लोंच टाकून राहिली का?
हा.
वेगं काय काय टाकते ग लोनच मध्ये
लंच मध्ये काय काय टाकत तू सांगून बघीता
सांग ना ग काय काय टाकते.
काय टाकते.
सगळंच खा चटणी हळद.
त्या मग चटणी हळद मीट मिरची पावडर सगळं टाकावं लागतं नंत काय काय टाकते म्हणते.
ना ग तेव्हा तर स्वादत येणार ना ग.
हा मेथी.
गन ना ग.
हा ना.
ह.
आज काय काम केलं गीता अर्ग्य तपासणी होती का तुझी?
काय केलं?
आरोग्य तोपणी होती काच
हा आज ना आरोग्य तपासणी होती ग माझी
हा.
हो कोटपारलला.
त माझी दिदी म्हणत होती आ हा फोटो बघितच. हो.
काय का तुझी तिनानंत डिलिव्ही झालीच तर मला सांगितलं पण नाही.
नाही सांगीितलं गीता आणि
च रंग्याली का?
हा आणि ही माझी दिदी म्हणत होत. ती मम्मी गीता ताई भेटली होती अंगणवाडी मध्ये असं म्हणत होती ती
विसरली बाई तू म्हणून त फोन नाही लावला तु मला
नाही वि सर्लीिक गीता तू तर कामामध्ये बिझी राहते म्हणून फोन नाही लावला.
असस.
हा.
आणि तिची प्रसुती कुठे झाली होती.
इथं दवाखान्यात
शहानलाख शहान
ह हाशा ना पी एससीला आज वजन केलं होतं का गीत
हा बाळाचं वजन केलं दोन किलो आणि पाच ग्रॅम
दोन पाचशे.
हां.
हा.
आणि नाही ग बघ त्याची उंची ग चौवेेचाळीसच आहे ग.
खरंच का?
खरच ग भाई मी पहिल्यांदर ते बाळ म्हणजे एवढे आपण वजन उंची करतो बाकी पन्ना त्या बाळाची चवररे चाळीसच उंची
म्हणून सुरा का सांगत होती का?
हा सांगत होती का ती तुला हा ना मग तिला पण सांगितलं मी बय येव. आज वजन उंची घेतली तर एक बाडाच एवढंच म्हणजे वजन चांगलं आहे हा पण त उंची तर एकदम चोरेचाळीस येते का असं तिला विचारलं मी पण
मी तर पहिल्यांदा ऐकलं गीता चोरी चाळीसंची
हा ना छोटसच पिल्लू आहे तिचं
हा दोन किलो भरलो असेल तर दोनमात
हा हा तिला विचारलं जन्मता म्हणजे वजन किती आहे तुझ्या बाळाच तर दोन किलो आहे असं सांगत होती ती
हा.
रवीना
हा
हम्म. आणि तुझी मुलगी पण इकडं आली का?
हा तीच तर म्हणत होती आज आली ना मुक्कामी बसमध्येध्ये
हिुंगेली का घरी.
हा गीता ताई भेतली होती मम्मी अंगणवाडी मध्ये अस.
हा ना मी बघितलंच नाही हा म्हटलं बाप रे तू कस काय ग इकडं तुझ्या. त्याच्या घरी आली का असं विचारलं मग तिला हो म्हणे. आणि लग्न होतं का?
हा लग्न होतं ना ती लहणी जी गेली होती तिकडचं सकाळी हम्म
हम्म.
म मग आम्ही बसमध्ये आले.
हा मुक्कामी बसमध्ये हा.
हम माई सासू माझी दिदी सगळेच गेले होते आम्ही एवढेच हा ते सकाळी गेले होते अकराच्या बसमध्ये
हा रविनाच म्हणजे कोणाचं लग्न होतं
तिचा दीर काय म्हणतात
हा.
तिचा दिरच
हा का
हम्म.
हम्म.
मग तू पण जाऊ ना नवरी काय मनकुवी का कुठं म्हणतं
मन कवीची
हा मनकुवी
हा आणि तो शिकलेला आहे का तू मुलगा
शिकलेला असेल ना थोडाफार
हा स आणि मुलगी
मुलगी काय माहिती तेवढं नाही माहिती
काय मग अजून?
अजून काही नाही विजिट कधी आहे गीता आ आज तर काहीच काम नाही केलं फक्त गरदरमाताचा डाटा अबडेट केला होता
हा मोबाईलमध्ये का
हा मोबाईल म अजून तर हे मुलांची वजन उची अपडेट करायची बाकी मिटिंग घ्यायचं बाकी कि माता बैठक किशोरी
असं हा ग आमचं पण सगळंच बाकी ये सोनाली मॅडम आम्हाला रागवणार हं
मॅडम सांगत होती
हा गं आमची ना किशोरी मिटिंग झालीय पण स्ंदा आणि गोरोदर मातेची मिीटिंग बाकी आहे ना ग...... मॅडम सांगत होत्या का
हा काल सांगत होती ती काय ती तुझ्या मावशी. ची मुलगी रंजना ही काही मिटिंग वगैरे घेते का नाही फक्त लसकरणाचे.
लसीकरणाला एवढच जाते. का हा हापिसलाच राहते का काय करते काय माहितीय असं म्हणत होते.
हा वेड ना.
हम्म.
हम्म आता काय माहित रंजना मॅडम. सर्व चालू आहे का त्यांच्या तो मानमोड्याला
मानमोड्याला लंगडीला गेले होते म्हणे मालेमा सर आणि रंजना मॅडम
हा आज का?
हा ती ही सुमित्रा सांगत होती मला
हा आता ती विजिट लेंगडीला चालू आहे का
आ
लेंगडीला व्हिजिट चालू आहे का?
काय माहिती लंगडीला असेल कीं
आपल्या गावाकडे पण येतील का? कोडपांढरी...
मग ये येणार ना शानाच पण गावाचं नाव दिलेलं ये ना.
अ..
मॅडम सांगत होती.
हा येणार मग. हम्म. काय मग अजून? मोबाईलमध्येध्ये वजन उंची अपडेट केलं का?
बाकी ये अपडेट करायच.... बाकी आहे.
बाकी हाय का?
तुझं झाला भरून.
नाही ग! माझं पण बाकीच आहे अजून.
हो.
हम दोघ आंगनवाडी च्या... आहे माझ्याकडे वजन रजिस्टर मध्ये पुन्हा नोंद केली अजून..
माझं पण नोंदणी करायचं बाकी या महिन्यात.
व्हय ग किती भरपूर काम बाकी आहे ग माझे तर... काय करून काय नाही असं..
त माझा भ त असस किता आहे एक तर तब्येत बी बरोबर नाही ये...
कोणाची? तुझी का? काय झालं गं तुला?
काहीतरी निघते फोड फोड बारीक बारीक नुसतं जखम...
व्हय ग मग दवाखान्यात जाऊन ये ग.
गेली होती शनिवारच्या दिवशी आज बोलवलं होत पण आज काही गेले नाही परत..
हा का कुठं गेली ग दवाखान्यात?
अस असलोदला.
असलम द का?
तिथं फरक पडत आमलातलदला आ...
जाऊन यायचं ग लवकर दाखवून घ्यायचं काय काय असं असतं आपल्याला.. समजत नाही काय नाही आपल्याला नाही तर..
हा ना.
हम्म. आपल्यात तर किती काम असतं बापा, घरातलंन... मुला बाळांना बघायचं अजून आपलं हे काम गावात... मग किती धावपळ असते आपली.
हा..
रोजची रोज धाव पडत असते. आपलं..
किती कॉल केलेले आहे. गीता तुझ्याकडे एकूण. एकूण किती काल केलेले आहे. सगळे?
ते का मला तर काय समजत समजतच नाही ग अजून किती कॉल केलं मला वाटतं अ पंधरा कसतील का
तिथं दाखवत ना किती काल केलेले किती बाकी ये हप्त्याला पैसे किती पडले तिथं सगळंच दाखवून देत.
नाही ग मला नाही बघता येत ना पण ना मी आज कमलीला.. अ कॉल केला ना ती सांगत होती धनवंतीला माहिती म्हणे.... कसं ते बघायचं सगळं तिला माहिती आहे. सोनाली मॅडमांनी तिला... दाखवलंय तर तिला विचारायचे असं सांगत होती. मला.
हा ना कमलीला सांगितलं सुनीताला सांगितलं सुरेखाला सांगितलं तुला
हा ह सांगायचं ना गं मग सांग ना
मग साधं याच्या कालावर करू आपण बरं का
हा बरं चालेल.
हम्म
आणि तुला म्हणजे किती कॉल झाले तुझे?
बावीस
बापरे बावीस
पण म्हणजे बाकीचे झीरो झीरो आहे हा आपल्याला पहिलं पहिलंच समजत नाही.
कॉल एवढीच दिसतात का?
आपण लावलेले किती तिकडून किती आलेले ते सगळेच काल तिथं दिस दिसतात पण बाकी बाचे म्हणजे कट होन जाताना त्याच बी पकडलं जात.
असं
ते बी धरलं जातं पण त्याचं झिरो बॅलेस
हा
हम्म झिरो झिरो
झिरो दाखवतो तसं
हा फोन केल ना तरी पण तिथं धरलं जातं पण झिरो दाखवून देत तिथं
असं
हा ते एक आपला काल म्हणून बिना कामाचा होऊन जात.
हो
बोलायला पाहिजे पाहिजे तेव्हाच ते पैसे देतात.
असं
मग मॅडम आले होते त्या दिवशी मॅडम गेला एका हप्त्याची सातशे रुपये एक हप्त्याची
बापरे
एका आठवड्याचे सातशे रुपये मॅडमचे पण सातशे रुपये पण मॅडमने फक्त पाचच काल केले होती.
पाचस म्हणजे पाच कोलमध्ये त्यांचे
सातशे रुपये मग हम्म त्यांची प्युअर मराठी राहते की. का?
हा म्हणून ना.
आपल्याबरोबर बोलत नाहीत जास्त कारण की आपण म्हणजे मिक्स पॉवरवर करून देत बोलून देतना.
आपली मराठी सुधारवी लागेल गआपली पावरी भाषा बोल बोलून मग ते मराठी साँग अं नीट आपल्याला शब्द हे होऊन जातात ना ग?
हम्म आणि ती काय असं मलमाचरांबरोबर असं कोणाचं त्यांच जातीचं राहिलं का त्यांच्या बरोबर बोलत राहते. ना
मग तिचा एक पन्नास साठ असा काल पडलेला आहे तिल
मॅडमला का?
हा
एक कोल्हा का?
हा.
आणि आपल्याला तर सांगितलं ना, एक कॉलला शंभर रुपये.
शंभर रुपये, पण दहा दहा सेकंद बोलायला पाहिजे ना तेवढं तरी गीता. आपण तर पाच, दहा मिनिट म्हणजे? पाच, सहा, सात एवढंच बोलत अन् कट होऊन जातो आपला फोन.
हा!
दहा मिनटं बी बोललं जात नाही.
हम्म!
दहा मिनटं बोलायला पाहिजे, तवा शंभर रुपये येते पण.
दहा मिनिट का पूर्ण?
हा!